काय करायल्यास गं?
आवाज यायलाय काय.
यायलाय की
काय करायलास?
मी काय नाही बघा, आता सध्याला तर फिरायला चाललोय बाहिर.
होय जेवण वगैरे झालं की नाही?
हा पोहे खाल्लो.
आत्ता का पोहे?
अगं माझी फ्रेंड आलेली, तिचं लग्न वगैरे झालेय मग ते उद्या जाणार आहे, माझ्या पेक्षा तर मोठेय. पण मी लहानपणीपासून तिच्यासोबतच राहिलेलो हा हे. पण तिला बोलावलेलो घरला मग तिच्यासोबत नाश्ता केल हॅलो
हा हा
मग ती गेली मग आता विचारलं तर, आमच्या दारातच फिरतो आम्ही जेवल्यानंतर रोजचं
स्वयंपाक वगैरे सगळं झालं
होय झालंय की, आमच्यात आज तांदोळक्याची भाजी केल्यात. ना वगैरे भात लावलेले मग भाकरी केलेले. हम्
कशी केलतीस ना तांदळश्या ची भाजी?
होय तांदुळशाची तुला माहिती आहे वय?
होय माहितीय आहे कि, म्हणजे नाव माहितीय कशी बनवायची ते म्हंजे तुझी काय वेगळी अशी पद्धत आहे का?
होय अगं तशी काही नाही सांगतो कि तुला. काय करायचं त्याला आति तुडून घ्यायचं भाजी आणलेली शेतातून
हां
त्याला गरम पाण्यात उकडायला ठेवायचं मऊ होत्याय म्हणून ते उकडल्यानंतर काढायचं हिरव्या मिरच्या घ्यायचं, लसूण घ्यायचं, मीठ, जिरं टाकायचं आणि ते ठेसून घ्यायचं. म्हणजे बारीक करायचं बारीक ती उखळ जी शिजलेली भाजी असते ना वं ते काढायचं, आणि ते प पिळून काढायचं भाजी.
कशात पिळून काढायचं?
अगे पाण्यात असते ना वं ती भाजी, मग त्या पाण्यातून पिळून काढायचं भाजी. म्हणजे पाणी त्या भाजीला ठेवायचं नाही जर आपण म्हणजे कुरडी कुरडी होउ असं मग ते करायचं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर लसूण टाकायचं तेलात मग ती भाजी केलेली टाकायचं काढलेली, मग जरा परतून घ्यायचं त्याला खाली वरी करून मग मिरचू टाकायचं ते वाटल्यालं हिरवं
हा
परतून घ्यायचं झालं मस्त, भा करीसोबत मस्त लाग
हा
हम्म तुम्ही काय केलास आज
आज आज आमच्या घरी तरी आज पावभाजी केली आहे.
होय येव काय मग?
येतीस
आला असतो बाई जवळ असल्या असत्या तर.
होय तू कधी गेलीस तिकडं? हा हा
बुधवारी सकाळी बसलो. मग इथ तर रात्री सात साडे सात वाजेपर्यंत पोहचलो म्हणजे आठ वाजेपर्यंत. ना घरी.
हम्म. रमतेय का करमतेय का घरात?
करमना बाय काय गमना बी गेले काहीच नाही.
हा
काय कॉलेजला जायचं यायचं बसायचं. आज तर तबीेत खराब झाली होती म्हणून कॉलेजला पण गेले नाही.
ह
मग आता दोन दिवस आता कॉलेजला आता गेले नव दोन दिवस आता रगडा जास्त. भेटलाय पायेतनासं दुखायलात नवं जाम.
पा. मग दवाखान वगैरे गेलतीस का नाहीस मग?
नाही बाई गेलो अगं कसं व्हालं माहितय का. थोड वेळ दुखायली छातीत आज कमी व्हाय आता सध्याला दुख ले आता थोड्या वेळानंतर कमी होते असू व्हायले आता जायचं. कॉलेज ला गेल्यानंतर तिकडला तिकडून जायचं दवाखान्यात.
हा लवकर दाखव नाही तर म्हणजे पावसाळा आहे ना त्यामुळे मग आणि काही तर सर्दी वगैरे आनी होतय त्याच्यानंतर.
सर्दी तर झाल्याच न तिकड असते बसच झाल्या गावाला गेल्यावर.
हा हा.
मला येऊच वाटना गेल तर बाई तिकडून. काय करायचं तरी पण मी आलो अगं गमाहिल तर तिकडं सगळं मस्त. कशाच टेन्शन नाही काही नाही मस्त आपलं आपलं फ्रीली.
ह ह
तुला काय येतं का नाही स्वयंपाक तेन आता तूच कर केल्यास नव पाव भाजी.
आणि काय मग?
तेव मी तुला काय म्हणालोय? तुच केलीयास नव पावभाजी?
होय मीच केली.
मग सांग कशी केल्यास?
कशी म्हणजे आधी हे आपलं वटाणा बटाटा फ्लावर आणि ढबू मिरची असत बघ. ते आधी धुवायचं.
हम्म
लं कि मग स्वच्छ पाण्यात न धुवायच. घलं की मग हे करायचं अ शिजवायचं त्याला उकडायचं गरम पाण्यात.
हम्म हम्म
हम् म ते उकडलीस की मग त्याच जे बटाट्याच जे साल असत ना वर ते काढायचं काढलीस कणी मग हे करायचं काय बर. तेला स्मॅश करायचं हम स्मॅश करायच. मग त्यात कांदा टमॅटो तेन ते बारीक चिरायचं एकदम बारीक चिरायचं.
हा हा
हम्म मग चिरलीस का नाही मग एक कडई किंवा एक पातेल वगैरे का घ्यायच. हा आणि मग हे. मग त्या पातेल्यात अ तेल बटर जरासं टाकायचं बटर टाकलं कनी म्हणजे असं जरा एक वेगळीच अशी टेस्ट होते ग.
होय.
हा मग बटर टाकल टाकलाय टाकायचं. आणि मग त्याच्यात चटणी, मीठ चवीनुसार मीठ परत हा आणि हे असतय बघ पावभाजी मसाला. तो टाकायचा पावभजी मसाला पण एव्हरेस्ट नाही तर अ हे सुहानाच टाकायच म्हणजे त्याच कस जरा मस्त असतय नाइं. मसाला तो, हा मत दोन्हीपैकी कोणताजरी घातलीस कणी खूपच छान होते तुझी भाजी.
व्हय.
होय. मग ते टाकल्यानंतर म्हणजे आपण स्मॅश केलेलं ब भाज्या त्या टाकायच्या म त्या टाकल्या नंतर ना म थोडसं हलवायचं. वरून कोथिंबीर आणि थोडसं आणि जरा असं बटर टाकायचं.
हा.
हा म बटर टाकलीस की मग, पाव जरासं भाजून घ्यायचं, भाजलं की म्हणजे खूपच वे मस्त लागतात ग. हो मग. काय मग खायचं.
घे बाई करतो उद्याच मी तुझी रेसिपी.
हो कर कर कर आणि कशी झाली होती ते मला नक्की कळव बर का.
हो कळवते घे की.
अ आणि काय समजली ना कशी बनवायची ते.
समजली समजली.
बर बर.
मग अजून तू कठं फिरायला गेली होतीस काय?
होय गेले होते ना, आमची एक लातूर ला पावणे आय नई मग ती आली हो ती मग तिच्यासोबत गेलो होतो फिरायला.
म कुठ गेलेला?
अ खिद्रापूर. आणि नरसोबाची वाडी.
होय.
हम्.
मज्जा वगैरे केला असाला की मग.
काय?
मज्जा तेन केला अस्ताला की मग.
मज्जा केलो आम्ही.
मग ती गेली होय.
होय गेली की आता बुधवारी गेली बघ ती.
होय बर. पाऊश यायलाय काय तुमच्याकडे.
पाऊस आमच्या इकडे आहे की तुमच्या इकड आहे का नाही.
आमच्या इकड नाही बघा दुपारी आलेला पाऊस. नंतर काय आता उग बारीक बारीक यायलाय.
हा हा
तुमच्या इकडं हाय?
होय हम् होय काय नाही.
तूच पावभाजी बनवलेली. तू खाल्लीस का नाही पावभाजी?
आता फोन वर बोलणार मग बोलून झालं की, मग आम्ही सगळी जेवणार आहे.
होय आम्हाला पण वाट पाटवून द्या कि मग.
हा पार्सल पाठवते मग ते एक आठ पंधरा दिवसाने येईल मग.
ते खराब होऊन जाईल नवा
मस्तपैकी खराब होऊनच येते.
ही ही ही मग काय फायदा?
हम्म
खराब लिलीच खाऊ काय मी? तसच नको बाई तू सांगितलंस ना रेसिपी मग तेच
हा मग तेच करते उगच खराब झालेली कशाला?
ह मग ते तरी पण बी मी केलेली टेस्ट वेगळी. तू केलेली टेस्ट वेगळी.
ह हम्म
मग काय नाही बघ.
हम्
काय गं कॉलेजला जायचंय व्हय आज बसायचं काय करू वाटलं करायचं.
त
झालं
मग
काय नाही.
बरी आहेस काय तू?
हम्म बरेच आहे किती वेळा विचारतेस बरेस
मग तू बोलेनासच की.
अगं बोलते ना जरा अस आवाज कसा अडकतोय ना. खूप दूर आहे इकडे खूप दूर आहे.
अगे इकडें मी बाहेर हाय न्हव.
यायलाय सोड क्लिअर आवाज पण इथे आमच्या घरी थोडासा आवाज आहे ग. आमच्या घरी आता पाहुणे आलेत ना.
होय. पाहुणे म्हणजे कोण आल्यात? होय मग तिला कुठंनी घेऊन गेलासा का?
अं तिला कोण कुठे घेऊन गेलं नाही.
केलास
तर सारखंच येते ना त्यामुळे
मग तरी पण मी फिरायला घेऊन जायचं ना आता पावसाचं वातावरण मस्त पावसात
हम्म पावसात मस्त भिजून यायचं मग आजारी पडायचं. मस्तपैकी असं.
मस्तपैकी मज्जाच येतीय न व पण वेगळीच असते ना ते पाऊस कधी जायचं तेन वगैरे
त्याला बरे ठेवते.
चालतय ठेव घे.
हम्म.